हॅलो
हा ऐकू येते
हा येतय
येते ना-
लागतच नव्हता कॉल बराच वेळ
अच्छा आपण आज पंढरीच्या वारीवरती बोलायच का
हो कस वा तु हो मी गेलेली आहे तुम्ही
अ मी नाही गेली अजुन माझी इच्छा खुप आहे पण काय माहिती इतक इतक चालत जाण जमल की नाही मला कठीणच वाटतय
अ मी मागच्या वर्षी हा अनुभव घेतला मला पण अस वाटत होत मी चालेल की कि नाही पण सगळ्या मध्ये ग्रुपमध्ये गेलो होतो आम्ही अस आमच सगळ दहा बारा जणचा फ्रेंड सर्कल अस ग्रुप आहे अस सगळ मिळुन गेलो होतो तर काही त्याच्यामध्ये अ बिजनेसवाल्या आहेत काही टीचर्स आहेत काही स्वतः व्यवसाय छोटा करतात काही टेलरिंग करतात असं सळं
पण मग तुम्ही, तुम्ही सगळ्या जणीनी. ठरवलं होतं का आधी म्हणजे प्लॅन वगैरे सगळं प्लॅनिंग करून गेले होते का?
हो. प्लॅनिंग करूनच जावं लागतं कारण तिथं सगळे अनोळखे असतात आणि आपण कसं ज्या एरियात जातो त्या एरियातले आपल्या सोबत असले की समजा आप काही प्रॉब्लेम आला तर आपल्या सोबत ते थांबू शकतात किंवा काहीतरी त्याच्यातून हे करून पुढे पुढे नेतात. त्यामुळे ओळख असल्याशिवाय कुणासोबत जायला नकोच वाटत. अशा ठिकाणी कि जे हा.
पण मग एखाद्या ग्रुपमध्येध्ये नाव नोंदवायचं वगैरे असतं की तुम्ही असं तुमचा तुमचाच ग्रुप हे बनवून गेले.
तर तस कसं माहते आहे का? अ आपण असं पालखी सोबत जर असेल ना,
हा.
तर तो हे अस असतो पालखीचे ते नाव अस. पालखीला कि ह्या ग्रुप म आहे. पालखीच नाव नोंदणी वगैरे तसं नाही आम्ही ते कसं कंटिन्यू म्हणजे पुढं परत. अ पंढरपूर पर्यंत जी लोकं जातात ना.
हां. हां. म्हणजे स हां नाही पण म्हणजे असं. गावागावांमध्ये त्या पालख्या येतात मग तुम्ही तशी एखादी पालखी आल्यावर मग. त्यांना जॉईन केलं का तुम्ही.
ह हा. आता मी कसं पुण्यात आहे. पुण्यातून मग जिथे. आता इथले काही प्रत्येक ठिकाणचे असे ग्रुप आहेत. करवेळनगर, कोथरूड असे म्हणजे. ती लोक जातात आणि कस पूर्ण पंढरपूर पर्यंत नाही. ज नाही का.
हा म्हणजे अमुक एक किलोमीटर आता एवढं ठरवलं असेल की आपण एवढं. पल्ला गाठायचा म्हणजे, त्यांच्या बरोबर. त्यांच्यासोबत वारीचा अनुभव घेत. द ना तुम्ही.
हा मग आता पुण्यातून पण काही असे हो. पण आता पुण्यातून पण काही पालख्यांना आहे ना जॉईन होतात. असं ग्रुप आहे म्हणजे. पन्नास, साठ जणांचा अस ग्रुप असतो त्यांचा ठरलेला असतो दरवर्षी.
जातात.
ह हा दरवर्षी ते जातात मग ते त्यांचं असं सेपरेट नाही का त्यांच सामानासाठी सेप टेम्पो त्यांच्या खाण्यापण्या जे साहित्य असत ते सगळं त्यांच्या सोबत असत. जोपर्यंत, वारी पुढे पुढे पंढरपूर पर्यंत चालत. तोपर्यंत त्यांच टेम्पो वगैरे सगळं सोबत असतं, त्यांच साहित्य असतं. मग आता, आपण ज्या एरियात राहतो, त्या एरियातला कोणता तरी एक ग्रुप, तिथं गेलेला असतो. आळंदीतून पुण्यापर्यंत येत असतो, मग आता आम्ही काय केलं, अ आळंदी ते पु्ना, म्हणजे असं, पाईवारी केली, कारण पंढरपूर. पर्यंत शक्य नाहीये, कारण आपल्याला घरचे प्रॉब्लेम,
नाही मग तुम्ही जस तुमच्या ग्रुपनी ठरवल, की मग त्या एका ठिकाणी सगळ्यांनी भेटायच. त्या ग्रुपला जॉईन करायच, वारीवाल्यांना आणि मग त्यांच्याबरोबर पुढे जायच, मग त्यांना, त्यांना तस तुम्ही सांगता की, की आम्ही तुमच्या बरोबर इतक इतक अंतरपर्यंत येणार आहे.
आणि कस असत आपण, हां. तस काही नाही, आपल्याला जेवढ चालता येतय तेवढ चालायच, पण शक्यतो कस आळंदी पुना अंतर जादा आहे. मग आपल्याला समजा सात आठ किलोमीटर चालायच असेल, तर पालखी पुढे पुढे येत असते पुण्याची. त्या दिशेने.
हां.
मग, आपण तिथ जॉईन व्हायच, पालखीला पण चालतच. कारणय ना त्या दिवशी, म्हणजे पालखी ज्या वेळेस रस्त्याला लागते, ते त्यावेळेस सगळे रस्ते बंद होतात, तिथ दुसर वाहन कोणतच जात नाही, फक्त पायी वारी असते ती.
नाही पण मग जर तुम्ही समजा चालताय, आता तुम्ही दमले, आणि तुमचा ग्रुप पुढे चालला, मग म्हणजे वारी पुढे गेली, आणि तुम्ही मागे राहिले तर मग?
हा मग तस मग, नंतर हळूहळू चालतच यायच, पण आता कस, सगळ्यांना आपल्यामुळे त्रास सहन करण्यापेक्षा, दोघी तिघी आपण सोबत असतो ना त्या सोबत थांबायच नाहीतर मग बाकी पुढे पुढे चालत असत कारण एवढ्यांना मागे राहण शक्य
नाही, आणि एवढे जण, एक सगळ्यांचा स्पीड काय एक सारखा नस असल ना, कोणी हळू चालत कोणी फास्ट चालत. किंवा ते लोक नेहमी जाणारे असतात, त्यांचा स्पीड जास्ती असतो, आपण कधी नव्ह ते अगदी करायला निघतो, आणि नंतर आपल्याला कळत की की आपल्याला झेपत नाहीये बाबा त्यांच्या बरोबर जाण.
नाही काय करायच. अ म्हणजे कस असत आता, जे, जे लोक नेहमी जातात ना, ते पालखी बरोबर कधीच चालत नाही. ते फक्त पंढरपूर पर्यंत जायचय ना, मग ते काय करतात, पालखी इथ थांबते, पालखी विसाव्याला थांबत असते एक एक तास. मग पालखी विसाव्याला थांबते, तोपर्यंत काही लोक काय करतात, पालखी तिथ थांबते तिथ थांबून नाही राहात. ते पुढ पुढ चालत राहतात, मग त्यांना वाटल दम लागलाय, हा पुढ दम लागलाय तर आपण, तिथ राहून मग ते दोन तीन तास झोप काढतात, तोपर्यंत पालखी दोन तीन तासांनी त्यांच्या जागेवर जाते. मग परत तिथून पुढ पालखी तिथ थांबते विसाव्याला, कारण विसाव्याला थांबावच लागत. एवढे बैल जोड्या असतात, तर परत ते पालखीतले माणस असतात.
पण हे लोक जे जात असतात, ते लोक त्यांचा त्यांचा स्वयंपाक करतात वगैरे सगळ घेऊन?
हा, सगळ असतात, हां. आता जे ग्रुपने जातात, त्यांच सेपरेट त्यांचे टेम्पोत त्यांच्या खाण्याच सगळ सामान असत. ते पालखी बरोबर चालतच नाही, ते पालखीच्या पुढ असतात किंवा मागे राहतात. आणि मग त्यांचा जिथ मुक्काम होईल, त्या ठिकाणी त्यांचा स्वयपाक करण, मग ते स्वयंपाक करून स्वतःच्या स्वतः त्यांच ते खाण किंवा मग त्यांच्या एखाद्या ग्रुपमध्ये कुणी जर अन्नदान करायच असेल तर ते पंगत पण देतात. म्हणजे जेणेकरून जे वारकरी येतात पालखीमध्ये सहभागी होतात त्यांच्या पंगत ठेवतात. मग तिथं जेवण वगैरे भा प्रसाद करतात त्या प्रत्येकाला.
आमच्या इकडे ना, म्हणजे आमच्या कडे नाशिकला असं त्या यांच्या पण येतात, तुकाराम महाराजांची असते का अजून एक पालखी.
आता खूप म्हणजे काय काय सोपान काकांची असते, मुक्ताईची असते. अ परत यांच्या, बाहेरच्या पण खूप पालख्या येतात. ना अशा सगळ्या एकत्र, मग त्या
पालख्या येतात ना मग बरेचसे जण म्हणजे हा प्रभाग आहे, तो प्रभाग आहे. मग ते दिवस ठरव वून घेतात की, आज यावेळी पालखी येणार, तर यांना आम्ही अन्नदान करणार. मा ते आज उद्याला आम्ही देणार, म्हणजे ते प्रत्येक जण त्यांना काहीतरी अ उपवासाच काहीतरी खाणं किंवा मग जेवण पूर्ण किंवा मग पाणी, असं ते ठरवून घेतात आणि मग देतात. म ते लोक त्या ठिकाणी येतात. ते सगळं त्यांचं खाणंपिणं झालं, एक दोन तास थांबतात, की परत वारीला लागतात.
हो हो तसंच म्हणजे विसावा घेत घेतच पालखी पुढ जाते. असे कंटिन्यू कुणीच चालत नाही. आणि रात्र झाली की पालखी मुक्कामाला थांबते. पण मग त्यांची ठिकाणं ठरलेली आहेत, की बाबा आता आळंदीतून पालखी निघाली, तर पुण्यात ती संध्याकाळी मुक्कामी असते आणि पुण्यात दोन दिवस पालखी असते.
पण मग तुम्ही, तुम्ही आळंदीवरन निघाले होते का पुण्यावरन निघाले होते?
मग आम्ही काय केलं आता अ पुण्यातून आम्ही गेलो आळंदीला. आळंदीला जायचं होतं पण आळंदी बसेस वगैरे पूर्ण बंद करतात. कारण पालखी तिथून मंदिरातून बाहेर काढलेली असते. मग गर्दी असते. बस ती थ पर्यंत जात नाही, बस मागेच थांबवतात. आणि मग तिथून पुढे आपल्याला जर अ इकडे येईपर्यंत वाट नसेल बघायची, तर आपण उलट जायचं आळंदी च्या दिशेकडे. की जेणेकरून जिथं पालखी आहे, तिथून पुढं आपल्याला अ पायी वारी करता येईल, की आळंदी
अच्छा. मग तुम्ही सकी तुम्ही एवढ्या जणी तिकडे गेल्या का आळंदीला? मग सगळ्या पुण्याच्याच होत्या का तुम्ही?
हा पुण्याच्या, म्हणजे अ आता असं कर्वेनगर, कोथरूड असा एरिया आहे ना पुण्यामध्ये.
हा, अच्छा.
मग त्या एरियातला म्हणजे तो ग्रुप, इकडं कर्वेनगरच वेग ग्रुप कोथरूड मधला अ वेगळा ग्रुप. मग आपल्याला म्हणजे आता मी माझे फ्रेंड्स सर कल एका ठिकाणी नाहीये, वेगवेगळ्या ठिकाणी आहे.
हा पण मग तुम्ही ठरवून सगळ्याजणी एका ठिकाणी भेटल्या, आणि मग तिथे आळंदीला गेल्या.
हा मग चार पाच दिवस आधी कॉल करायचे, की जाणार आहे का मग कोणत्या दिवशी जाणार आहे. काहीजण आळंदी पुणा करतात. मग नंतर काहीजण पुणे ते सासवड करतात. नंतर सासवड ते जेजुरी करतात. असं एक एक टप प्पा घेतात, कंटिन्यू नाही कोणी. कारण ज्याला जसं पॉसिबल होईल. हा, खूप छान असं म्हणजे तेवढा आप ल म्हणजे एक तास जरी त्या लोकांमध्ये राहिलं, आणि तिथला तो आनंद ते भजन, ते कीर्तन, ते अभंग, ते लावणी अ, ते हे गवळनी.
गवळणी पण त्याच्यात ते त्या कसं अगदी म्हणजे, त्यांच्या डोक्यात दुसरे काहीच विचार नसतात. फक्त पालखी देवाचं नाव आणि छान वेळ घालवतात. ते त्याच्यात
त्यांच्यात फक्त एकच की माझा पांडुरंग आहे. मला पंढरप पूरला जायचय, पांडुरंगांच दर्शन घ्यायचंय. विठ्ठल, विठ्ठल एवढं नाव
आणि किती उत्साहात असतात. पळत असतात आणि म्हणजे झपझप झप म्हणजे किती, म्हातारे, कोतारे बाया पण असतात. पण झपझप झपझप चालत पुढे पुढे चालूच असतात. आणि मग त्यांच्या गप्पा पण ऐकाव्या. मी इथून आली, मी तिथ थून आली. मी असं केलं इतकं छान वाटतं ऐकायला. त्याच्यात कुठलं त्यांचं हे म्हणजे असं दुखणं नसतं, काय नसतं
हां. भेदभाव नसतो. काही कमी जादा नाही. मी तुझ्या बरोबर आहे, हा चला इथे जाऊया, तिथे काही अडचण असेल, आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो बोलू शकतो. तो. आणि त्यांना पण ते पण आपल्याला सांगणार. कुणाचे हातपाय दाबून द्यायचे, कुणाला थोडस जेवायला वेळ तिथ आणून द्यायंच, कुणाला पाणी लागत, ते पण आपल्या हातात आणि जेवढा आपण मदत करू, ते पण विठुरायाची एक हे सेवा आहे.
तुझ्या बरोबर हा, पुन्हा एकदा वारीचा अनुभव शेअर
हो बोलुया हो.
चालेल, चल बाय.
बाय.